कठय ग तू
हॅलो
कुठं आहेस तू
घात आगा
ह टी वचावाजलक
हम हम मोबाईलचे
कोण आहे
दादा
आणि काय मग
म्हणजे काय?
ते य बघितलंस काय?
नाई घोकून झालंय पण नाई बघितलं. त्यो शर्ट बघितलं की.
त्यांची ब्लॅक पण तर अ बॅच घेतल घ्या जी के भारी खरंच ग.
त काय की नी
हो आसं करूया जी के ची सगळी पुस्त त ग ती काय जणच कणी य पि डी एफ हाय. त्या सरांची
हा पाठव की मम्मीला जरा. रस्त्यांवर न कळ ते का नाई पुस्तकं घ्याच का नाही ते.
नाई चांगलंच आहे सर ते बघितलंय मी पुस्तक घ्यायचच आता कुठ काय हाय.
आपण सात पर्यंत कराया पाहिजे, पण ते खरं पाऊस असतोय संध्याकाळी. मला तर तिथे बसू वाटतय बाई रात्रभर आण बशीन पण मी.
होय.
खरंय ए सी रात्रभर चालू असतय ए सी अन पंखा?
ता मला का म्हाईत? काय माहित लायब्ररी दहा पर्यंत आसत्यात त्या है नी
असेल की रात्रभर पण, पण एवढं जास्त कोण नसणाय त्यामुळं त्यांना सगळं हेच होणार गं. आणि काय मगं?
अभ्यास अ हे ग मॅथचं अन रिजनिगचं
ते काय अ म्यॅथ्स तेला काय लै
रिजनिंगच लेवल बघितलंस काय?
होय बघितलंय की.
एकच मिनिट, बघून सांगायल्या.
रिजनिंगची लेवल बघितल्या म्हणलं.
तेचकी एकच गणित बघून सगळं सांगायल्यास.
आता रिजनिंगमध्ये गणित कुठलं काढलीस?
सॉरी एकच एक्झाम्पल बघून सांगायल्यास.
एक्झाम्पल एक कुठं बघितलंय, क्वेश्चन पेपरमधलं बघितलंय मी. क्वेश्चन सोडवलंय पण मी.
सुट सुटलं काय ते? ते सोडवलीस काय ते, मला पाट
ते नाय सोडवलो. तवापासनं रिजनिंगचं स्ट स्टडी कोण केलंय?
नाही. रोज मॅथ्स आणि रिजनिंग केल्या शेवट मग काय हेच होतं नाय गं, केल्यागत वाटतच नाय अभ्यास. हा नाय? हम्म. काय करायचं, काय करायचं. सकाळी काहीतरी घेतलो का नाय आपण, सकाळी काहीतरी घेतलो का नाय दुपारी जेवल्यानंतर चं रिझनिंग घ्यायचं म्हणजे भारी वाटतंय.
अंह.
हम्म.
सकाळी एकदा मराठीचं म्हणजे मोबाईल लगेच सकाळी नको, म्हणून आपण मराठीचं घेतोय की नाही?
नाही, मी मरा मोबाईलच बघतोय. नाही.
मी गेल्या गेल्या मोबाईल नको, म्हणून मरा ठीचं वाचत बसतोय आणि पूर्ण मला कव्हर झाल्याशिवाय की नाही ठीऊच वाटत नाही, मला ते. मग ते कव्हर व्हायला, कधी कधी बारा पण वाजतंय आणि कधी कधी एक पण वाजतंय.
हम्म हम्म.
म्हणजे एक तीन तास तर, अडीच तीन तास. मग तिथनं पुढं इंग्लिशचं.
मग हम्म.
मग तिथन पुढं आपलं हे
आपण दोन ते सहा असतोय, नव्हं गं तिथं? आहे ना? नाही इथं वस् तर होत निवडू. हा नाय?
पोहोचतंय म्हणजे, आठपर्यंत तर करायला पाहिजे आपण. तवा कम्प्लीट हुणार. नाही
हम्म हम् नाही नाही तसं काही नाही सांगतो मी तुला काय होतंय
ते कसं आपण ते ग्रामर ते नाही क नाही मराठीचं इंग्लिशच त्यामुळे वेळ लागा लागलाय
बाळा आपण ते लेक्चर करू ते असं एखादी हेच घेतलं क नाही बॅच त्याच
मग ते सारखं मोबाईलच बघतो का
कते कणी सग
कस तवर कस होणार ग
अ गोच कि तर रोजच काय ह करालाच पाहिजे रोज
ह
प सेफ स्टडीला नाही टाईम भेटात होन
हा आते म नाय ग भेटत सढ आपण काढला टायमिंग पण ते मोबाईल मध्ये नुसतं बघायला नको होते
नाही मॅच आणि मॅच ब असे कायच स्टोपेक आहेत जी क जि त व वा तन
आणि आपल्याला कुठेला एक दिशी हय मॅ कुठे आपल्याला लई
हम्म आणि मॅस येतय आपल्याला ज्या आहेती क काला
तरी पण करायला पाहिजे सोड हा त्याला काय फक्त हे जास्त सत्
हो नाही नाही असतय मॅचच्या घडी तर पोण पईल
आता ते तर हे असल्याचे आपल्याला कळणार आहे का क्वेश्चन पेपर
मक्साद त्या सर्दी दिल ते बर तरऊथ ते लग पणला गणित गणता असतात ग गणित आणि रिझनिंग दोन्ही असते चार पाच क्वेश्चन तर असतात मॅथचे
असू देत पण आपल्याला काय माहित माहिती तर पाहिजे. म्हणजे आपण
आहेत किती माहिती आपल्याला
लिंक लागत नाही बाळ जवाच्या तवा त्या प्रॅक्टिसमध्येध्ये असल्यावर लागत्या.
हम्म तेच की मग प्रॅक्टिस करूच करायची म्हणाली ग ते
मग ते बिनकामाची जास्त कशाला करायचे जेवढं लागत तेवढंच करायला पाहिजे की
बिन कामाचं कुठं म्हणालोय मी आहे की टॉपीक आपल्याला माहित कुठलंय ते.
कसं काय तुला कसं काय माहित? लेवल माहित हाय व्हय त्याची आपल्या रेल्वे सारखी हाय व्हय लेवल अन त्यात फक्त सरळ रूप त्यात तेवढंच आहे ते. मी त्यात दुसरा ग्रंथच बघितलेला नाहीये. ह ह हम ह हो हॅलो हॅलो